हॅलो.
हा, येतोय का आवाज?
हा, आता येतो. मगाशी येत नव्हता तुमचा आवाज.
हा, आता आला आला.
तुमच्याकड पाऊस बरा आहे का? पाऊस चालुय का तुमच्याकड?
आमच्याकडं पाऊस-बिऊस नाही, तुमच्याकडं?
आमच्याकडं लय पाऊस चालू आहे... आम्ही डायरेक्ट घराच्या वर बसीलेन. मग कायतरी पण पाऊस नाही आवोच कुणीकडच. नाही नाही पाऊस चालु केला काय माहित आता आणि फोन केलाता तिकडे काही पाऊस बिऊस काही नाही म्हणत्या.
अय नेवाश्याला लय पाऊस झालाय.
कालचा इड कालचा येड जवळ झाला आपल्याला तरुड्यामध्ये पाऊस.
हा आम्ही बी ट्रॅक्टर घेऊन येत होता. तेव्हा तिकड पाऊस चालूच होता.
हा ते तर म्हणे लय पाऊस झाला म्हणते बाई.
वर बसलेले का मग आता?
झाडीत होते मी, गहु होते बाहेर ते मध्ये ठेवले.
हा, बरं झालं. मला बी आणवं लागण बाई ती मका आण ते पलीकुन कोण घराच्या ती बी इइकडं घेऊन यावं लागन. आवो बाई ती चारा वावरातच पडलाता बहाल म्हणले होते ते येडा बाकडा बांधून आणीत होते ते पण
आ घेऊन यायचं आण मग
येडा वाकडा.. आवो ते सगळं ते होऊन जाईन.
मग पावसाने सारा पोचट होऊन जाते काय उपयोग नाही होत.
चढून जाईन काहीच उपयोग नि व्हायचा त्या गायिले तेवढ्या चारभर दोन हजार रुय घातले त्या पोरायन.
मग अजून हजार पाचशे घालू घरी येईन ना
पण आता ती कुट्टी करायची म्हणून पडला तो इतके दिवस मी म्हणले होते हयतास
कुट्टी ताजी ताजी केली असतील कितका भर राहिली आसती कुट्टी ना वरल्या वल्यातच करायला पाहान व्हती.
त्यासे ना पान वाळले होती आणि ते ताट जाड होत ते. ये मग त्याच्या म ते काय म्हणे. अ येऊन जाईन मु येईन म्हणे त्याला ते पोरं म्हणे.
ते पोर म्हणे या बाबड बाबां किती वरल्यात करेले.
तिथचे आंजे ते झाकायला हे ना ग
एखादा भोरा आणला असता तुम्ही इथं चालला असताना आता
काय करावं लय डोक्याला ताण झाला आता.
मग आता काहीच नाही यक त्या गाईले काय घालश ना तरी
हा ना ग बरं आता ते बी घरी नाही तिकडे जाऊन बसले ते गेलेत पाक बवलं गाडी आणायला.
कुड
आंध्रासुला गेले का येवलल्याला गेले काय माहिती पड कालगाडीहून मनपा होऊन तेे
ते सकाळीच माल
आं आवाज येईना ना तुझा
येऊन घे का हा येतो ना मला आवाज तुमचा.
हॅलो
आता येतो का? आवाज नाही एव रहायला? तुमचा येतोय मला. हॅलो हॅलो आवाज गेला. आवाज नाइ येत आता. हॅलो गेला आवाज आता. तर खाली हॅलो ह हो
अ
आता आला का?
येडलोक नवता येत, आता
आला का?
हा माझा जा येतो का आता?
आताशिक येऊ राहिला रेजचा प्रॉब्लेम आहे काय ना.
आता एवढं वर असून.
हा ना नेमकं काय हो राहिल काय ना.
काय माहित करत असेल बाय मग आपल्याला बी अडचण येतचं असेल की ऐकान.
हा आसा अंदाज
हा मी खाली चालले मग तेवढ्यात तुमचा आवाज आला.
हा मी इकडे आले पाठीे मागच्या घरात त्या घरात आवाजच येत नव्हता.
हा ना!
ते, ते नाही का, ते सासू सासरेला घेऊन चालले होते काल
काल, हा परवा दिवशी खरं दिसली होती बरोबर ना
नाही ना, हा मग काल गेलते ते सकाळी घेऊन ते गाडीच ब्रेकच गेलं तुटून.
मग लागलत नाही ना.
पण ते काय झालं, बरं त्यांच्या नशिबाने, ती माग नाही कलांडली, ती पुढं हे झाली मग तिने उतरून घेतलं पण पकाभाऊ पडली वाटत. हा पकाभाऊ पडले. त्यांना लागलं, मग ते गेले आज राग, राग गाडी आणायला.
पण त्यांची गाडी ना ती जुनीय त्याच्यामुळे ती खराबच झाली आ ओ.
जुनीच आहे ती, नाना भाऊस त्यांची गाडी आहे.
मग एकादी सेकंड पाच -पंचवीस हजारापर्यंत घेतली म्हण कायं घेणात.
आता शोरूम आणायले गेले बाई, शोरूम! डायरेक्ट नवीन.
पैसे असतील म्हणूनच गेले व.
हा, मग आता असतीनच.
हम्म! म्हणूनच गेले म, हा.
पण मग ती असं आहे ना, गाडी लागतीच त्याणला
नाही, नाही गाडी लागतीच. आपल्यासारख्याला आहे ना गाड्या लागत.
अगं! आम्ही मी काय म्हणलो होतो, दाद्या पडायच्या च्या आधी आम्ही काय म्हणलो, आता पोराला शाळेत जायच्या याच्या हिशोबाने ही गाडी मोठीच होती मंग तोय भैय्या काय म्हणे, आपण ही गाडी ना पकाला देऊ त्याला म्हणे तू कधीही पैसे दे मला, आपण घेऊ म्हणे एखादी स्कुटी.
हा हा!
पोरांला ही नवीच गाडी बुवा, मग ही राहू दे तुला, जास्त वापरलेली नव्हती ना.
हा!
आओ त्यांनी ऐकलं नाही. ऐकलं असतं तर म दाद्या पडतानी
काय आता ते नशीबाच असणं का,
असं! घ्या, घ्या म्हटलं तर घेतली नाही. मग आता नवी गाडी त्यांना भेटून गेली असते ना.
हा मग चांगली त मशीन चांगलं आहे तिचं, मोठं वालं मशीन. लय दिवसांनी मागितली होते.
तरी सुद्धा पाहय मग. लगेच मागितले नव्हते. डायरेक्ट छकुलीच्या लग्नालाच दे म्हणे पैसे.
हा ना!
हा!
त्यांचं या असं झालं, म्हणूनच घ्यायला गेले ना डायरेक्ट.
हा आता स्वतःला घडलं तवा गेले घ्यायला.
हा!
मग जाऊ दे आता, आपल्याला बी लागतीच गाडी.
हा मग! गाडी मी तर म्हणली तुम्हाला गाडी लागतच बाई आपल्याला. आता माग दिदीला दावाखान्यात जायचं त आम्ही ती गाडीवरच फ्रीज खाली ठेवून ना, दावाखान्यात गेलो होतो.
मग पाहाय बरं!
मग!
नाही! बाई गाडी आरघाटकाला लागती आपल्याला, आज धंद्याला नाही गेले का?
हे वातावरण लई खराब झालतं म्हणून नाही गेले. अजून जातीन गेले तसा आवाज त्या नंतर जात. हा निव्वळलं आता तर कमी झालं खाली खाली जा खाली खाली चाललं आता.
हम्म तिकडं सासवडला गारा झाले ते मग मावशीन तेन तिकडं.
नाही, नाही जागी, जागी लय पऊस झाला.
लय पाऊस झाला बाई येड्यावानी
नुकसान आहे आता उन्हाळी कांदे येईलये काढायला
मी आता सिमाबाईच्या त्या बहिणीचा फोन आलता.
काय?
ह मग त्यांनी सग बोललेय म्हणलं आता रत्नालाच करून पाहवा हिला केला होता मंगलला पण ती म्हणी मी ॲप डिलीट केलंय. म्हणजे तिने नवीन, नवीन फोन घेतला ना.
हा का?
मग ती म्हणे मी घेऊन परत डाऊनलोड करते मी त्याला फोन करीन म्हणे
हा
मग आपल्या ह्याच्यात कोण तू ये मी ये मंगल ये नानाची बायको आहे.
हा ना
हा आपणच चार, पाच जणी म्हनलं पाच जणी चार, चार वेळेस करू कॉल तू कर मला चार वेळेस मी करीन तुला चार वेळेस हा मग चार, चार वेळेस केलं चार चार पंचे वीस, वीस वेळा करायचाय ना तो
हा हा दररोज करायचा बबा
रोज एक करायचं मग आता काय असंत काय? असं तर काय आपलं बोलणं होत नाही.
आणि तो काय उपयोगाचा समोर बोलणं जर झालं तर का पैसे येतील का आपल्याला
नाही हां ना मगं हे तरी कामाच आहे ना मगं
मग काय असं का व्हय ण बरं
हा मग मी तेच म्हणते ना.
हा टॅक्टर घरीच लावेल आहे का?
हा तू तर काय आली नाही राऊंड ला
बाई तिकडे यायला सावड आहे का मला घरीच राहावं लागत या गाडी या गाडीसाठी दाद्या लगेच माझ्या मागं पळत तुम्हाला माहिती आहे ना.
हा मी म्हणलं बाई ही आज कमहून आली नाही कायनू
नाही ना तेव्हा संध्याकाळी आला टॅक्टर मी ईकडून पाहिला बरं का म्हणला आला वाटतं बाई म्हणलं टॅक्टर
हा
आणि मग पुढे यायचं तर दाद्या घरी राह दाद्या लगेच माझ्या मागच पळतो.
हा दाद्या पळतो बाई मागे
ह सकाळीच असा यावा तर कोणी कोणी गिर्‍हाईक चाला तर लाईट कमी जास्त चालते.
लाईट कमी जास्त आज तर दोन, तीन बारे लाईट गेली बाई
हा मग त्याच्या मुळ मग मला हलताच येत नाही घरून
आज दोन, तीन बारया लाईट गेली ब्लाऊज शिवत होते. हा तर तुला पाच तारखेला लागतं ना. मंग तुला चार तारखेला देईल ना.
हा
हा आता हे लग्नाचे याचे काढून देते. लग्नाचे आहेत ना, काही ते द्यावे लागते काढून
हा हा
त्या मीराबाईचे किती तीस ब्लाऊज आहेत.
मीराबाईच तर लय बाय
लई बहीनीच्या पुरीचं लग्न आहे म्हणजे तिच्या साऱ्या गणवताचे आणेल तिनी.
बरं ये ना चांगल ये ना.
आ आजून नवरीचे यायचेत.
म्हणजे आदोगर ब कलवरी याचेच नवरीचे कधी म.
म आता ते बसता बांधलेला नाही ना अजून.
हा हा बरोबर.
आता बसता बांधायला यायचे पण, दोन चार दिवसांनी मग ते तसेच ब्लाऊज इकडे घेऊन येणारे.
हम्म बरे
हा मी म्हणल आधी आता तवर त्यांचे द्यावा शिवून म्हणजे मग तिचे शिवायला मोकळ
हा
ही का म्हण आडती.
ही वर ब्रा अशी लोमकत राहिली सातरारी
ते वर जात असन झोपायला.
नाही बाई खाली गाड्या राहतात.
हा खाली गाड्या राहत्या बाई.
मंग बाहेर कोण नाही झोपत ना. तुमची राहते बाहेर तुमची राहते भाजीवर. आम्ही तिघ झोपतो घरात.
हा इकडून समान तेने सारे बाहेरच राहतेत.
राहते पण मग कसं ही दिदी ना सकाळीस कावर झोपेल रात आठ नऊ वाजोसतर.
हा
आणि उजाड पाडला का ति लगेच लवकर उठली का मग काही काम करून देत नाही. त्याच्यामुळे मंग घरातच झोपती मंग, लय गार म लागलं झोपावं लागल.
अजून निगरमत मला एवढं.
बया आम्हाला पत्र्यामधी.
हा पत्र्यात गरम होत आम्हाला अजून खिडक्या नाही म्हणून काही नाही वाटत.
नाही स्लॅपच्या याच्यामधी गरमतच नाही.
हा
दिवसभर त्या स्लॅप मध्येच राहतो ना, तर काही गरमत नाही काही.
स्लॅपमध्ये नाही गरमत म्हणा.
हा हवा लागल.
लई राडा पडलाय अजून झंमपर शिवीत होते.
ह छकुलीला लावायचं ना आवरायला.
अग तिनी दोन चार भांडे घासले नी म तशेच ठेवलेत आता ती उरलेली मला घासावं लागते.
हा
अजून धुनं पडलंय ब्लाउज शिवित बसले त्याच सारं काम पडत तसं बरं
ये लाग ना दादया आमाला गाडीत नको फेकू.
चालनं ठेवू का मंग दहा मिनटं झालेत. आता तू, तू ये ना संध्याकाळी कर मंग.
आणखी का!
हा मंग तू कर तो, हा इकडून मी केलाय ना!
मंग रात्री तुम्हाला आता, गाडी जर गेली! त साडेनऊच्या नंतरच, अन गाडी जर घरी राहिली मंग करू सहा सात ला!
हा मंग तुला जवा टाइम भेटन तवा कर! आता तू माह्यांसोबत बोलली ना तर तुला ऐशी रुपये भेटतीनं आणि मला श
हा हा ना मगाशी आवाज नही आला, मग म्हणून कट केला मंग.
अ नही ते शंभर भेटले असते, हा आवाजच नही आला काही नही परत एकदा केल्यावर होईनं.
हां चाल हां!